हॅलो हॅलो हॅलो
हा ऐकू येतय बोलणं माझ हॅलो
हा माझा आवाज यालाय?
तुम माझा येतो का?
काय चालू आहे. काय
काय नाही आहे बघा निवांत, तुम्ही आम्हीपण निवांत बघा चहा वगैरे
हो झाला ना तुमचा
हा झाला बघा
हा हा स्वयंपाक
स्वयंपाक आता करणार बघा लव सात वाजल्या नंतर करते स्वयंपाक तुमचा लवकरच चालू आहे.
आमच्यात सगळी जेवायला बस
हा हा त्यामुळे स्वयंपाक लवकर करताय.
हा त्याला चारवायला
हा हा त्याच्यामुळे लव
होय पाऊस आलय का?
पाऊस नाही आमच्याकडे आज काल भरपूर पडला. संध्याकाळी पाऊस नाही आमच्याकडे काल भरपूर पडलाय आज नाही पडायला तुमच्याकडे आहे.
हा हा आमच्याकडे नाही हे वातावरण आहे सकाळीच फक्त लागलेला थोडा नाही. थोडा सकाळीच लागलेला. त्यावर आता नाही हाय पाऊस.
हा, हा. बरं, बरं. आमच्याकडे पण नाही. काय नाही मग आणि सुट्टी संपली मग तुमची? फिरायला - - नाही. माझ्या बहिणी - - च लग्न होतं. अ तिकडे गेलेलो. तेच्यामुळे ह्या वेळेस सुट्टीला कुठं जायला नाही.
कसं झालं लग्न? छान झालं का?
आता दहा तारखेला एक महिना होणार.
माझ्या बहिणीच लग्न ठरलंय. एंगेजमेंट फक्त झालिए.
ह, हं. होय काय? हा माझ्या बहिणीचं लग्न अस त्यामुळे आम्ही एक पंधरा दिवस तिकडेच गेलेलो. त्याच्यामुळे ह्यावेेळी सुटीला कुठेचं नाही आणि तुमच्याकडे फिरण्यासारखं काय आहे?
काय ते?
तुमच्याकडे फिरण्यासारखं काय आहे म्हटलं?
आमच्या इकडे महादेवाचं महादेवाचं टेम्पल मो काय ते?
हाये काय हा हा. मग तुमच्या पासून जवळ आहे कि लांब आहे?
पासून जवळचं आहे.
आहे काय? हा हा मग तुम्ही जातायं? हा हा. कस कसं जुनं मंदिर आहे का नवीन आहे?
जुनं जुनं पूर्वीचं मंदिर आहे ते.
हा हा आहे काय, हा हा बरं बरं.
तुम्हाला काय पर्यटकाची काय माहिती, तुमच्या इकडलं चांगलं स्थळ असं बघण्यासारखं
बघण्या सारखं आमच्या कडं इथं आमच्या कडं पण असल आ आ इथ नाही
आ?
पण तिकड एक गाव आहे तिथे आहे असं म्हणतात.
हा.
रामलिंग हे म्हणून आहे.
हा.
ते छान आहे बघण्यासारख आहे, ते काळात वगैरे छान असते म्हण तिथं.
हा. हा.
श्रावण महिन्यात वगैरे अ आम्ही एकदा जाऊन आलोय, आम्ही आताच सध्या आलो ना इकड अगोदर वेगळीकड होतो. आता सध्या आलो, एक सात आठ महिने झाला आलो इकडे.
हा. हा.
तेवढं जास्त माहित नाहीला
हां.
ह आणि तुम त्याच्याकडे काय आहे आणि परत?
आमच्याकडं फक्त महादेवाचं मंदिर आणि शेजारी एक स्वामींच एक मंदिर आहे, ते आपल्या अक्कलकोट स्वामींच्या मंदिरासारखे मंदिर होत. ह
होय काय, हा. हा. नवीन का
होय नवीन बांध
हा. हा.
असं चाल. मग काय आणि?
आणि काय नाही बग, मग तुम्ही घरी करताय?
होय, मी घरीच असते. माझं बाळ लहान असल्यामुळे मी घरीच असते. तुम्ही?
मी पण घरीच असते त्या बाळामुळे घरीच राहायला लागतय. काय म्हंटला? बाळ लहान आहे, ना त्याच्यामुळे त्याला सोडून जायला चालत नाही. एकच मुलगा आहे.
ह हम मला पण एकच आहे. मला पण एकच आहे मुलगा.
हा. हा.
काय करतंय बाळ?
बाळ तू बाहेर गेलाय, त्याच्यामुळेच मी बोलायला लागले आता नाहीतर घरात असलाना बोलू देत नाही मला. सारखं मी बोलतो दे असं म्हणतोय त्यो. त्याच्यामुळे मग तो नसला की, बोलायच. किंवा मग तो दुपारी झोपल्यानंतर. तसं मी फ्रीच असते, दोन तास. तेव्हा पण मला कॉल केला तरी पण चालतय. तुम्हाला जर करायचं असल असल तर मी फोन, फोन लावला तर चालेल नव्हे.
हा आपला साधा फोन लावायचा. चालेल.
फ्री असला तर मग उचला, मग मी फ्री असले तर मी उचलते. ते कस झालंय मला ग्रुप मध्ये जास्त कोणाची ओळख नाही आहे. ते आत्ताच जॉईन झाले ना मी. त्यामुळे ते ग्रुपमधले पण सगळे नवीनच. हाईत त्याच्यामुळ जास्त कोणाची ओळख नसल्यामुळ फोन लावल तर ते उचलतील काय नाही, किंवा काय म्हणतील काय नाही, त्याच्यामुळे मी जास्त कुणाला कॉलच करायला नाही, ते टास्क जास्त कम्प्लीट करायला नाही.
हा हा.
त्याच्यामुळे, मग आज ते तुमचा मॅसेज बघितला ना, म्हणताना मग अ तुम्हाला मॅसेज केलं.
हम्म हम्म, आमच्या पण सगळ्या नातेवाईकांचं एकशे ऐंशी सेकंद कंप्लीट झाल्यामुळे, मला त्यांना कॉलच करता येत नाही. नाहीतर तेन चा असत ना म् मला तिथच. टास्क माझा पूर्ण व्हईता.
झाला असता काय? हा हा. मग मला पण, कोणा कोणाची ओळख नाही ना, त्यांच्यामुळ ते राहिलाच माझा टास्क अजून हायेच तो, आता तीनच कप्लीट झालेत माझे आणि अ कुणाला पण आस अनोळखी यात हा चालेल की, ते कस होतय? ते अनोळखी अस दे म त्यांना पण ते व्यवस्थित वाटत नाही. जर ग्रुप वर मॅसेज केले तर, मग त्यांना रिप्लाय देऊन अ फोन करायला चालतोय, पण अस डायरेक्टली कुणाला पण फोन करू शकत नाही ना.
होय होय.
तेच्यामुळ मी कुणाला फोन जास्त करालाच नाही मसेज कुणाचा तरी आला तरच मग त्यांना मेसेज कराया लागले.
हा हा मग काय हो वट पौर्णिमे ची तयारी
अ नाही अजून काही नाही आम्हाला इथ आमच्या घरा जवळच झाड झाड आहे मोठं
हा हा.
अजून काय तयार नाही आता अजून भरपूर दिवस आहेत अजून पंधरा दिवस आहेत.
होय. तुमच्या इकडे हाच बेंदर असतो का?
अ माहित आम्ही राहतो इथं आम्ही राहतो इथं
तुमचा हाच बेंदूर असतोय काय? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो